हाय.
हॅलो.
हा, बोला, काय करायलाय?
काय नाही बघा बसलोय.
हा, हा.
तुम्ही काय करालाय?
काय नाही बसलोय.
हा, हा.
काय चाललंय?
काय नाही बघ आता, आवरायचं जरा संध्याकाळचा चहा करायचा.
हां, हां, चहा पिला?
चहा आता करायचा या चहा प्यायला.
हा, हा प्या, प्या.
हा, आवाज बदलला काय एका दिवसात?
आं.
आवाज एका दिवसात बद्दलला वाटतं.
हो, मी जानवी बोलत्या.
होय की, मला ओळखलं.
हम्म, हम्म, हम्म.
म्हणलं आवाज काय घसा बसलाय त्यामुळे आणि बदलला का काय म्हणलं.
हम्म, हम नाही नाही.
हा, हा, आणि काय चाललंय तुझं?
काय नाही बघा निवांत हाय.
हम्म, हम्म कॉलेज लाईफ काय म्हणत्या?
हाय की चालू व्हायचंय अजून ऍडमिशन करून आलोय.
हा, हा.
अजून चालू व्हायचंय.
कॉलेज चालू झाल्या किती छान वाटतय नइ.
होय.
रंगी बिरंगे कपडे, रंगी बिरंगे छत्र्या. नवीन सॅक, सँनडेल.
कपडे तेन.
हा, पण आता कसं युनिफॉर्मच कंपल्सरी असते ना सगळ्यांना.
होय, आता नाय. चालू झाल्या झाल्या दोन दिवस तेवढं
हा.
नवीन कपडे घालून या म्हणत्यात नंतर न ड्रेस दिला की हाय असा युनिफॉर्म घालून जायचा.
हा हा. म्हणजे कसं जर आधी पद्धत होती कसं आपल्याला पाहिजे तो ड्रेस म्हणजे टॉप लेगीच घाला किंवा असं चुडीदार घाला.
हम्म!
कुठला पण ड्रेस घ घालून मुली शाळेला जायच्या. कॉलेज
होय. होय.
पण आता ते बंदी झालेय वाटतं.
होय आता नाही आता युनिफॉर्म आहे ना प्रत्येक कॉलेजचा.
आणि वेगळ्या वेगळ्या साइडला वेगळा वेगळा युनिफॉर्म आहे ना.
युनिफॉर्म आहे होय सायन्स ला वेगळा, कॉमर्सला वेगळा आर्ट ला वेगळा.
हा, हा, तेच की म्हणजे ते पण एकादृष्ट त्यांना बरंच बरंच केलंय मुलींना सोड.
होय ते चांगलंच केले कशाला रोज घालायची नवीन कपडे कि एकदा युनिफॉर्म झाला म्हणजे व्यवस्थित
हा आणि तो पण कसं प असं शिवून घेतलेला असतोय ना युनिफॉर्म.
होय.
टॉप, पॅन्ट, ओढणी असत्या त्यावर.
होय.
मग मुलींना सुट दिलं की मुली कशा करतात मग पाहिजे तसं वागणार ना.
वागणार होय.
घालणार कधी कधी स्लीव्हलेस घालणार. कधी कधी शॉर्ट घालणार.
हो
म्हणून मग ते आणि परत मग असं भयंकर प्रकार घडतात मग परत नंतर नंतर
होय
कपड्यावरन म्हण किंवा बोलण्यावरन
होतंच की
नंतर ना ते आता
त्यापेक्षा युनिफॉर्म केलाय तेच बरं आहे
हा तेच बरं आहे मग शनिवार वरने सुट्टी
हम्म होय
मग असं कधी मैत्रिणीचा बड्डे वगैरे करताय का नाही
होय करतोय की
हा हा, मग काय पार्टी वगैरे देत्यात.
होय, होय, होय देत्यात की. त्यांच, बडे होय. बड्डे करायचा त्यांचा त्यांनी आ आम्ही बड्डे करणार त्यांचा त्यांनी पार्टी देणार आमसांनी.
हा हा मग घरी बोलवत का हॉटेलमध्ये
नाही हॉटेलमध्ये नेतात की
हा हा मग काय ऑर्डर करताय स्पेशली
स्पेशल बर्गर पिझ्झा चायनीस नुडल्स असलं
मग सगळ्यांनी एकच घ्यायचं का वेगळं वेगळं कोणाला काय पाहिजे
कुणाला काय पाहिजे ते घ्यायचं तस नसते.
काय घेतात मुली
मुली एक एक जण पिझ्झा घेते एक एक जण बर्गर घेत एक जण मोमोज घेत आहेत एक एक जण चायनीज घेतात. नुडल्स घेतत चिकन लॉलीपॉप घेतत.
हा मोमोज मध्ये पण व्हेज मोमोज आणि नॉन व्हेज मोमोज अस दोन प्रकार असतात.
होय होय होय दोन प्रकार असत. पण भारी म्हणजे वेज मोमोज लागते.
लागते काय त्या स्टपिंग काय काय असते. स्टफिंग काय काय असते मोमोच्या आत
स्टपिंग
हा मोमोचे म्हणजे सारण
सार ना असतेय की त्याने पनीर च ले घ्यायला लागते आपण मग
म्हणजे त्यात पण प वराटे असते हवे.
होय पनीरच असतंय चिकनच असतंय.
हा.
वेगवेगळ्या प्रकारचे असतात मोमोज खायला गेलं म्हटलं हा सॉस बरोबर
मग एकच प्रकारचा सौस देतात का?
नाही प्रत्येकीच वेहेज नुसार सॉस असतात.
हा हा म्हणजे टोमॅटो सॉस आणि चिली सॉस शेजवान सॉस
होय तसं असते की
अ कारण त्या नूडल्स ला आणि त्या फ्राईड राईस ला वगैरे ते सॉस घालतात ना.
होय सॉस घालतात सूप देतात नंतर न पहिला सूप देतात प्यायला
चिकन सूप
हा चिकन सूप व्हेज सूप चालतय परत नॉन व्हेज सूप
हा हा हम्म हम्म आता पावसात चक पप एला चछान वाटतेन.
होय भारी असते मी तर दोन तीन वेळा पेलोय बघा. कालच गेलच तासगाव ला
हा हा.
मग ते आज खाऊन आलो गेलो म्हणजे कायत खाऊ वाटतंय ना.
हा आता पावसाळा चालूय आता गरम गरम काहीत
हा गरम गरम कावडते मग गेलो जाऊन खाल्लो चायनीज मागवलं. त्रिबल राईस मागवला.
हा हा.
आपण जसं फुल फुल गेईल ना तसं सूप मिळतय हाफ घेतलं की सूप मिळत नाही.
पण सुप्लेट ला पण साठ रुपये पन्नास रुपये असते ना.
होय होय.
होय कारण आमच्या भावाच्या तिथं आहे त्यामुळे मला माहिती आहे ना.
हम्मम महाग असते.
हा ट्रिपल राईस असतो एग राईस असतो. आणि नूडल्स असतात फ्राईड राईस असत आणि आणि मंचुरियन असत.
होय.
जरण भेळ असते.
हो.
आ सगळं प्रकारच असत परत ते काय अम अ चिकनचा कुठला तर प्रकार असते व मला पण एवढं काय माहत नाही आपण हा असं काय तर असत चिकनचे दोन तीन प्रकार असत
होय होय
हा आणि आणि काय मग
काय नाही बघ
मग मी आणि एकदा केल होत मला आठवून आता खूप दिवस झालं मी केलेलं ते सूप पण वेज सूप केलं होतं ते बहते का मक्याच खनिज असते ना मक्याचं कणी सापलं ते कनीिस घ्यायचं सु हां व्हेज कनीिज सोलायचं आणि ते शिजवून घ्यायचं
हम्म
ते मक्याचं बीस सोलून शिजवून घ्यायचं पाण्यात मीठ टाकून आणि नंतर का नाही अं त्यातलं थोडं सोलेलं बिकतच असतात ना ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं भरड भरड
हा
आणि एका कडीत मग तेल जरा घालायचं
हा
आणि थोडं घालायचं मग जिरं त्यात टाकायचं नुसतं जिरंच टाकायचं आणि ते शिजवलेलं आपलं कोणपलं कॉर्नचं बी असतात ना ते सिटकॉर्न मागक्याचं ते टाकायचे त्यात आणि ते पाण्यास बरोबरच पाणी शिजवलेलं पाणी आणि ते कॉनर दोन्च बयच त्या तेलात जिरा टाकलेल्या आणि आपलं मिरा असते ना मरं
मरा
हा काळ मेर ते
हा हा गोल गोल करतो फोन मी कर मॅड हा करा त्याला मी माहिती मी काही करणार त्या मला जा्या आणि हा
आणि आपल्याला ला लाल वाली मिरची असते ना ती जरा बारीक कुठून टाकायची हा वाळलेली लाल मिरची असते ना ती आवडत असली तिकट तर तखट करायचं नाहीतर मिरपोड घाठल्यामुळे जास्त तखटच होत तरी पण हो ते ते घालायचं आणि ते गरम गरम प्यायचं कोथिंबीर थोडी टाकायचे
हो गरम गरमच पिल्यायला चांगली लागते
हा
हम्म
मगा आणि काय चाललेय
काय नाही बघा निवांत तुमच्याकडेच किती तारखेला आहे दिशी ह नाही तेरा तारखेला तेरा तारखेला आहे पाऊस आहे कीह खूप पडायला लागलाय दिवस बर थांबन नाही काय नाही तेवढाच थांबला तर थांबला नाही तर कु वार तर खूप सुटायला लागली
न दे तुमच्या गावाला
नदी नाही
हां हां
तुमच्या
आमच्याकडं पण नाही आमच्या गावाला ओढा आहे ओढा
वडा आहेवे
होय ओढायले ते पाणी पण आता ह्या दिवसात नाहीयेत ते दसऱ्याच्या नाही दसऱ्याच्या वेळी गणपती नंतर जे मोठे पाऊस होतात ना तेव्हा येतं पाणी
हा हम हम
तेव्हा असं पाणी येतं भरपूर पाणी येतं
ह ह आमच्याकडे तरी इथ पाणी पाण्याची एक प्रॉब्लेम आहे हो
हा हा मग तुम्ही वापरायला पाणी तुमच्या घरी कुठलं वापरताय
हा
वापरायला पाणी कपडे धुयला भांडी धुयला
म्हणजे आता चार चार दिवसात पाणी येते मग पाणी बाहेरन मागवाय लागतंय मग तेव्हा आम्ही ह करणारल
हा हा
हम्म गावाकडे जरा इथ जरा प्रॉब्लेम आहे ना
मो टे अँकरर मग आगत आहे
हा टेकर नाहीय गाड अस त्यांना ती गाडी मागवतोय
काा
मग त्या गाडीवरन मग येत्या गाडी सकाळची येत्या
हा
मग ती घ्यायचं पाणी
म्हणजे ते सिंटॅक्स वगैरे भरून आणत्यात काय गाडीतन हम् हम्
भरून आणत्यात मग भरायचं
हम हम
असं आहे
इतका पाऊस पडतोय तरी पण पाण्याचा किती प्रॉब्लेम आहे
आं
पाऊस इतका पडतोय तरी पण पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे